हा बोला की.
तुम्ही कधी शेंगदाण्याची चटणी खाल्लाय काय.
नाही हो तुम्ही करता.
तर ती करायच सांगू काय तुम्हाला.
हा सांगात.
अ त्याला तुमच्या माणसांच्या म्हणजे किती घरात व्यक्ती त्याच्या ह्याच्यानुसार घ्या. पावशवर शेंगदाणाची चटणी सांगतो तुम्हाला शेंगदाणे एक पावशवर घ्यायचे.
हा.
त्याला अस थोड गॅस बारी गॅस काही मोठं करायचं नाही गॅस बारीक. करून भाजायचं.
हा.
तेवढं पण काय काळ करायचं नाही म्हणजे च करपलं क नाही ते कडू लागतेय मग.
हा हा.
आणि ते भाजले की जरा गार व्हायला ठेवायच पुन्हा. त्यात म जरा आपल्या चवीसाठी लसूण आणि. कोथिंबीर जरा का नाही मिक्सर ला लावायची. त्यातमध्ये शेंगदाणा होताय च चटणी मीठ जरा जिरं ते. एकदम हल्ली की म्हणजे बारीक झाले मस्त लागते ते. भाकरी संघ मला एखका दिवस भाजी नसली तर भाकरी संघ दही भाकरी संग ते.
ह हा हा आणि ती कोर. तेची जवस म्हणते तेची चटणी करताय का तुम्ही.
नाही हो कधी कम्ही घेलता असता कधी.
आ्ही करतय का कोर्ट इचछित नाही. कोरटकनी निवडून घ्यायचं म्हणजे त्यात ते स्वस्त बसतय सोडं. पस्तीस रुपये चाळीस रुपये पावसर बसतय.
हा.
आणि ते निवडून घ्यायचे त्यात जरा घाण असते आणि. निवडून स्वचछ पाकडून त्यां हे करायच. बारीक गॅस वर वाजायचं ते कस कर आपल्याला ओळत नाही काळा नाही त्यामु अून झालं ते मग गार करत ठेवायचं आणि कार झाले की मग त्यात चटणी मीठ परत आपला गरम मसाला घालून अ कनी मिक्सर ला वाटायचा
हा
आणि मग ते जी पुूढ कणी डब्यात बत भरून ठेवला आणि रोज जेवताना कनी गरम भ झा लई चत
बच्याार
हम् दह्यासग खायला तेच ते
खेळडा कस करताय तुम्ही
खरडाक नाही मिरचा अम मिरच्या एक दहाबारचा सांगतो दहाबार मिरच्या घ्यायच्या आणि त्या डेट काढून धून घ्याय स्वचछ आणि म हे जे लहान लहान तुकडं करायचे आणि त्यात एक लसणाच्या आपनव पाकळ्या घालायच्या आणि अ भाज तेल कडून क मिरच्या भाजत घालाय मिरच्या जरा एक दहा मिनट भाजल्या क नाही लालसरी झाल्या क नाही त्यात लसूण जरा शेंगदाान कोण तीळ घालतय
हा
आणि अ लसून मी मीठ जरा घालायचं आणि भाजायचं आणि भाजू झालं की मग ते चेचायेत मिक्सर ला वाटलं क नाही असं चिकाड झाल्यावर निघतो तो चेचायचा खलबत्त्या चेचला कनी त्याला चवीत्या तुम्ही कसं करताय
हा हां ते मिक्सरचा हा चला पण आधजल्यात लसण पण भजयला लाग त तिकट असल्या आपण त्यात शेंगदाणं थोडं तर तळ हे घालायचं जिरं
हा
आणि नंतर जरा कोथिंबीर घालून मग चेचायचं तस करतोय आम्ही पण हा
हा हा
हा तिकट असल्या क नाही मिरच्या त्यात तिळ थोडा जरा शेंगदान घाला म्हणजे कधी पण करताना तिकट जे थोड कमी येते
हा हा हा
हा
हम्म हम आणि हे जे पण आहे शौगे शिंगची म माझ्या करते माहित आहे
हो शेग्याची शेंगाची काय
हा शेंगाच
लक्ष नाही आहे कधी केली हो तर म् करताय
अ शेवगेश शेंगा आणायच्या त्यात धुऊन घ्यायच्या स्वच्छ आणि ते जे बारीक बारीक तुकड करायचे आणि अ मग शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून बारीक कुट करायचा लसणाच्या पाकळ्या सटातकीच्या तेल जरा कडलं की त्या जिर मोहरी घालायचं, लस पाकळ्या परत शेंगा घालायच्या, आणि शेंगात जरा मीठ टाकायच, आणि भाजायचं ते. आणि ते भाजलं की, मग त्यात शेंगदाण्याचा कूट कोथमीर, आणि पाणी घालून कनी, शिजत ठेवायचं. घटभाजी त्याची, मस्त लागते.
खायाला, हा ऐकू येते की मला, तुम्हाला, हॅलो.
तुमचा तिकडनं आवाज काहीच येत नाही.
आम्हाला ऐकू येतंय, तुमचं खरं.
ते का?
हा.
तर तुमचा तिकडनं आवाज काय ना रेजे, तुम्हाला.
हाय की रेंज, मला पूर्ण चार काढायेत, मी खिडकीतच अससले रेंज ला. हम्म जरा वाऱ्यामुळे कमी जास्त होत असेल हो.
तुम्हाला ते लहान मुलांना अस सर्दी खोकला झाला की, कधी काढा, घरगुती काढा करताय तुम्ही घरात कधी.
नाही हो तुम्ही करता.
हा कधी पण सांगतो काय तुम्हाला, कधी तुमच्या घरात लहान बाळ असेल तर करत जावा. अ ते आडुश्याची पानं म्हणून असतात बघा, तुम्हाला माहिते काय? ते आडुश्याची पानं.
हा माहिते की.
ह हॅलो, आडूशीची पानं माहित आहेत काय म्हटलं?
माहित आहे, माहित आहेय की.
हा त्या आडुश्याची पानय, पिकलेली हिरवी काय घ्यायची नाही, पिकलेली एक चार ते पाच पानं घ्यायची. अं थोडं ते तुळस, तुळशीचा पाला, पाच ते सहा पाकळ्या घ्यायच्या, आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवायच्या, पुन्हा ते मिक्सरला जर लावताना, कनी त्याच्यामध्ये ते पान चिरून जरा, मोठी मोठी चिरून टाकायची, अ त्या आडुश्याची आणि तुळशीची ते ह आल्लं, म्हणजे आल्यान छाती मुलांची लगेज जर भरली असली तर रिकामी होत्या नय. ते आलं, परत पुन्हा ते लवंग. हे मिक्सरला बारीक सनाही आधी शे ब शेचून घ्यायचं, ते सगळं, मिक्सरला बारीक केलं कीनी, मग ते पुन्हा जरा, पाणी एक वाटी पाणी घालायचं, आणि ते काढा केलेला असे त त्यात घालायचा, आणि शिजत घालायच, मुलं काही त कडू असल्यामुळे खहीत नाही, थोडं चवीसाठी तर साखर घालायची,
हा.
आणि पूर्ण एक वाटी हाय, ते अर्धे वाटी होऊपर्यंत म्हणजे शिजसतोर शिजून अर्ध्या वाटेस होत्या, अर्ध्या वाटी त्याला पूर्ण शिजवून घ्यायचं, आणि ते गाळून एक दोनशे अंश मुलांना जरी पाजलं कीनी, पूर्ण त्यांची छाती रीकामि होत्या.
होतेय का? हा हा.
आल्याचा फायदाय नी, लहान मुलांसाठी भरपूर. पण लहान मोठ्या माणसालाना ते, छाती ति किती जरी भरली तर दोन मिनिटात ती झाल्यान छाती रीकामी होत्या.
होत्या का? हम्म हम्म, बघतो ट्राय करून.
हॅलो.
हॅलो.
तुमचा कायच आवाज येत नाही तिकडनं.
ऐकूयय ना माझं.
कालच नाही
कॉल चालूय माझ्यातून खरं.
कालच आ कॉलच आला इकडून पण पण आवाज.
ह हा आता येतोय.
ायस.
काय भणगडो कॉल चालूय आणि.
रेंज पण आहे.
रेंज आहे का तुम्हाला.
हाय हाय चार कार्ड आहेत मला तुम्हाला.
पण हा जरा पावसाचं वातावरण झाल्यामुळे जरा घेतेय.
होते का ह खरं कॉलकट करू नका असा.
कॉल असू दे चालू.
हा मा तुमचं मला ऐकू येत ते माझं तुम्हाला ये नाय. हॅलो.
ह
हम्
हो.